माझा अजून एकशे शहांनव पेंडिंग दाखवालय.
काय एकशे शहांनव पेंडिंग दखवालय.
पैशे पैशे
एकशे शहाण्णव रुपये
हा दीड हजार आल्यात आणि एकशे शहाण्णव पेंडिंग दाखवलेत.
म्हणजे माझं कुठ दिसना झालंय की?
दिसणार नाहीच नाही रे अजून तुला दोन रुपये आले नाहीत बस गप तू.
थांब एक सेकंद याला ऑपशन नाही काय?
कशाचा
त असू दे कॉल संपल्यावर बघुया. हॅलो
हम्
दिसत नाही काय ऑप्शन पेमेंटचा
नाही नाही अजून तू थोड्या दिवस कर मग त्यानंतर अपडेट ते येईल अपडेट तेन मार मग त्यानंतर येईल.
आता कालचं आपलं कालच पाच कॉल तर झालीच कंप्लीट.
हम्म
आता आता समेडिक रिफ्रेश मारलो परत नेक्ट टास्काला आता हे चाल परत मला
ऍडम टस् केला अजून पाचालीिक ना
हा आलीच की आता हे त्याच्यावरच चालू आहेय कॉले
हा मग तं एक पंचवीस तेन कर मग अपडेट बीपडेट येईल मध पंचवीसच नाही तीस करायची मग अपडेट बिपडेट येईल मध कडत
हा
निमग यु पी आय आय डी घालायला येईल मग दोन रुपये येतात मग त्यानंतर पाच सहा दिवसाना येतात पैसे
हम् हमम हम हम
माझं एकशे शहाण्णव कुठं अजून पेंटिंग दाखवाली कळय ना मला
अजून यायचच का पैश देला तेवढं
तेच की एकदमच आलं पेंडिंग दाखवायली मी म्हणलो दीड हजारच्या वर्ग बस ग बसलेलो रे मी दीड हजार म्हणून
आता मायशन बोललायस का नाही त्याच मिळत असल तिला
नाही नाही नाही
नाही तसचणार आहे का
अरे माझं मला मिळणार तुझं तुला मिळणार
अर होती ख कल दोघांचा पण चालू ना दोघांचा प फायदा होणार ना
नाही नाही तसं काही नसत
माझं तू करालास फक्त माया्या बाहेर त कलालास
म
अ इतना बडा दिल ह आप का
आमच्यातली सगळी तसच करतायत रे आ तर रामानच काही संबंधच नव्हता त्यान आधी सगळं माझ्या आधी झालत सगळं त्याच तरी पण पंधरा वस कॉल केता त्यान
हा हम्म
आमच्याटली चांगले इत रे सगळी
हो हो चांगला आहे चांगलंय म आता माझ पैसे आल्या आल्यावर आपण पण काहीतरी ेनंगराव काही विषय नाही
मी वाटलो रे सगळ्यांना
अ इतना बडा दिल ह आप का
आजी आजीला म्हणजे आईला देऊन आलो दोनशे अ मामाला दोन शर लो मम्मीला पाचशे मम्मीला पाचशे बाप् पण पाचशे
राहिले शंभर रुपये
खायचं
शंभर रुपये तुला का
ल य एक, हजार चारशे, एकोणसाठ काहीतरी आलते
कोण साठ रुपये दिला
हं, हं
अय्या या या या या
आता यायला कि दोनशे मी मला वाफेल पाहिजे आहे वाफेल बघतो मी जातो मी
हा हा युजच नाही झाले का चांगला चांगला
चांगलाय घरी मला मी अपेक्षा केलं नव्हतं एवढं पैसे मिळतील मी हजार म्हणले त दीड हजार आणि, दोनशे आलेत
हा नाही ते नाही मा माझे पैसे आले की आपण आपण जाऊया बाहेर
होय तू पार्टी दे की
हं नाही नाही नाही नाही कसं असतं माहितीये का चलो ह चलो ना हम डेट पर जाते है तुम्हारे पैसो से
अ, ह नाही तू हजार रुपये काढून ठेव जाऊन येऊया
नाही नाही ही अगं मला लागणार पैसे जरा
पुढचा टास्क देऊ देत नाही असंच
हा नाही जाऊ असं काही विषय नाही
तुम्ही पुढचा टाक्स दिला तर बर आहे काय पैसे लागत तर नेत असत वरच्यावर खायला प्यायला चांगलं पडते की
खायला प्यायला खायला प्यायला नाही खारी आणायचं खाय प्यायचं होऊ देत पहिलं चेकिंग चा बघायला पाहिजे पेपर
हे जे पैसे त्याला घालणा
बघ आता काय पगारच मागतो
मला पैसे मी मम्मी पप्पा घेयना झाले त पप्पा म्हणाली तित स्वतः पहिलं काहीतरी कमावलेला असतं स्वतःला काहीतरी घेऊन ठेवायचं घड्याळ घेऊया म्हणून
हा
मग्मी म्हणलो तुमच्या पैशाच घ्या हे काहीतरी असते तसं पण घड्याळ मला मम्मी म्हणल्या घेऊया चांगलं कुठलं तर दोन हजारच
टॅटन नाही घेत जा टॅटन किंवा फास्टट्रॅक फास्टट्रॅक नको लेडीज ला फास्टट्रॅक चांगले दिसत नाही दिसते
आता घेणार नाही मी नंतर घेतो आता नंतर तसं पण वढायचंच आहे पैसे काय माहित किती खर्च होणार आहे
हम्मम पाचशे रुपये दयायचे पन्नास हार खर्च करून घ्यायचा काय
अ ह ह..
पण ये
म काय
स्किम चा आलेयिस्कीम चा आल े मी पण युका पुणार राहायला क्र.. मला सोडणार नाहीत म्ह पन्नास हजार नाही प पन्नास
अरे माझी बहीण गेलती पूर्ण गाडी भर सामान घेऊन गेले ती आई शप्पथ तिची रूम बघायला पाहिजे होता लास्टच्या दिवशी एवढंच सामान भरून आणलेली
होय
काय काय घेतल्याय माहीते काय तिनं हेअर्स स्ट्रेटनर ड्रायर
पुण्याला चालल्या मग तेवढं होणार
पुण्याले नवी मुंबई
अ अरे मग तर शंभर टक्के बरोबर आहे
आणि खायला अ.. पूर्ण सगळी वाळ खायलायची एक पिशवी
खायच काय मोठा विषय नसतय ग खायच कस तरी येत माहिती काय ते बसमध्येध असते कि नही बसमध्ये वाऱ्या लागतं त्या वेळा अस बस.... तू निवांत खायला भारी वाटतय त्या मग घेतलेला बस मध्ये
बस मधले कुठलं काय आहे पूर्ण एक डब्बा पाय आमच्यात काय विषय माहीती काय केशव आणि श्रुती दोघांना पण जवाजवा भेटायला जाते कि पूर्ण एक पूर्ण खायलाची पिशवी घेऊन जाते
ह
ते केशवला काय मिळत नाही सोड त सोलापूरला आहे तिथे एवढं काय नाही आहे आणि त्यांच कॉलेज मधनं बाहेर पूर्ण पडायचं म्हटलं हायवे न जायला लागते मग सोलापूरमध्येध्ये पोहोचणार
हा हा हा
आणि याच्याकडे तसं पण गाडी पण नाहीे आत्ता पहिल्या. फर्स्ट इयरला ये म्हणून-
हम्म
त्याची गाडी आहे खरं इथंच आहे कोल्हापूरलाच आहे
ह ह ह ह..
आणि ते स्वतःच बाहेर पडत नाही. गरमत का
असं आहे ह शांत आहे म्हणजे पोरगं
मुलकाची मस्तीचयती बाकीची सगळी..... रॅगिंगला त्यां बोलवली तर मजायला लागते
रागला साततीऊ
राय म्हणजे अशी सिनियर कुठं पण फोन करून बोलावत इकडे य न्यायला य गाडी त्या दुसऱ्याकडे जा तिची किल्ली आहे त्याला न्यायला जा हिला न्यायला जा
हा तेवढं होणार की अरा रॅगिंग काय आहे फोअर बायचेर अससतयो
अरे फालतू काय केशवची एवढी लँगिंग करत नाहीत खर तर एकदा त्याला विचारलेलीत वीड वीड फुकणार काय
हा
मताने ना नाही म्हणला मतीनी म्हणलीत की पुन्हा जर कुठ तर सिगरेट नाही तर काय पण पता दिसलाच असं बॅट न मार णार आमच्या आमच्याकडनं घ्यायला नाही म्हटलायस म्हणून
ठीक आहेय म्हणायचं चालतेय म्हणायचं
मग ना ठीकय म्हणला काय मी फिणारच ह सिगरेट आणि हे जी एवढी करत नाहीत कारण कि फुटबॉल ते ह ज चांगला आहे नाही त्यामु तो टीम म असतोय म सीनिर चीचेन जरा ओळख मग बाकीच्या बाकीच्या बोरंना कसं करतात रात्रीच बोलवतात आणि तीन तीन चार चार ला परत सोडतात काय माित का करत असते ती
प पोरांसगण करत असत र काही हवस संबंध
त्यांच्यात एक परगे एकय इंटर्नशिप ब्लाय मग तिला इ मॅडम आणि ती काय करते त्या कोण पण कोणपण होते फर्स्ट इयर नवीन फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर फोर्थ कर आणि फिफ्थ इयर ह्या पाच जणातली एक व एक पोरं पकडत
हा
म्ह ज स सगळ्यांबरोबर मेकआउट करत्या हा
चांगले आहे की म्हणे मग
चांगली आहे मुलगी बाय खतरनाक
कॉलेडी म्हणजे मा आता मी कॉलेजला फर्स्ट इयर सेकंड थड इयर फोर्थ इयर फि्थ इयर दर दर वर्षी केलो असतो मी पकडलो असतो हा हा कैसे कैसे लोग राहते है न य
अरे मेडिकल कॉलेज म तर लई चालते, त्यांचं काय मत काय सुरू असते.
मेडिकल कॉलेज अरे मेडिकल कॉलेज सगळं मैत्र असते, रे मग प्रॅक्टिकल कराय काय वाईट त्यांना.
तरी पण काय माहित सुरू असते, त्यांच हेंद्रा तोंडा एक पोरगी केशवच्या पण पाठिंमा लागल्या. त्यांची चाट. वाचालतो आम्ही आईशप्पथ हू असलं हसाल्तो.
ह ह. आता मला काय मगाशी काय झालं. काल स्नॅप ला ते गोष्टीत पडले सा शी म्हणूनन.
हम्म हम्म.
अ मग मी क्सेप्ट केलं कोण आहे. म्हणलं मग मला म्हलात की, तू पूर्वामुंदरे बरोबर बोलतोस काय म्हणलं, पूर्वामुंदरे म्हणजे माझ्या भावाची बहीण.
भावाची बहीण म्हणजे तुझी बहीण झाली नाय.
माझ्या चुलत भावाची ती मावास बहीण.
हम्म हम्म.
य गला आहे.
हा.
हा हा. मग का झालं म तिचं कस असत ती बारकी आहे. माझ्याशि वयान ग. नाहीई मी काला मेसेज करतोय. आणि त्यात बहिणामुळे तर काही विषयच नाही, ना तिचाच मला सारख मेसेज असतेय, हाय दादा काय करत होय ह हॅलो हायला मेसेज बघितली, आणि रिप्लाय के आयरोगेंड वाटते ना आपण. तिचं हाय आला मग मी बोल की, म्हणून टातोय किंवा हय हा बोला असं म्हणतय, काय हू हा बोला असं म्हणतोय, मग ती काय नाही म्हणतय, काय काय करतयस काय नाही, म्हटलो हा ठीक आहे म्हण त्या आणि ठीक आहे. ना मग मी बोललच नाही ऐक त्या सग.
हा.
आणि त्याच्यावरून आता ते विचारत असते, आम्हाला म्हणजे हे कधी म्हणजे आता, तुमच्या आम्ही म्हणल तू कोण आहेस म्हणलं. अ मी पो मी तिची मामी बोलाल्या म्हणली. ह म्हणलं बर म्हटलं ठीक आहे. म्हणलं. ब बो बोला की टाकवले मेसेज ते केलेले बघते. अजून काय विषय नाही. कोण काय आलं सगळ्या आम घंटा मारून टाकतो सगळ्याची आपला का चुक नाही कुठं आणि गोष्ट पण तिनस टाकलेलीच स्नॅप ला.
हम् हम.
त्यामु मी कुठं अडकत नाही अडकायत असवर का संबंध नाही सोड.
काय काय सुरू असते तुमचं
आमच्या आता ते काय झालं आमच्या ते हा त्याला विषयतो आमच्या ते म्हणजे आमचा ते ग्रुप होता ना पोरांचा फुटत गेला ती गोष्ट ठ आणि ते फर्स्ट इयर ला एक म्हणजे एक मुलगी घालते सानिया टक्के म्हणून आणि मला जाम तिज्यावर क्रश.
हम्म.
आणि घे की मग जस चाललेली. आणि आय डी पायजे होती तिची आणि कोणालाच आय डी नाही मिळत नव्हती का?
हा.
आत मी गेलो. आणि माझा फोन वरगात मी आलोय खाली आणि आमच्याथ लागली बेट ए चल म्हणल, त्याकड जायच आणि हे मागायच आय डी मागायची म्हणली. मग अ. सगळे जण आलीत. माझ्यावर शौर्या शौर्या शोहरला पोरगी आवडती, शोहरने आय डी मागायची मी काय मागत नाही? म्हटलंय ए म्हटला तुज्यात दमच नाही दम नाहीच हे चला म्हटलं आता गोष्टी यू वरा आलिया म्हणल आता तुझ मागतो थांब म्हणल आय डी